हॅलो हा नमस्ते बोला ना
हो म्हटलं आहो आमच्याकडे पात्र असतात ना तुम्ही आळूची पानं वगैरे म्हणत असेल तुमच्याकडे
हो हो हो आळूच्या वड्या आळूच्या वड्या
आ अहो ते अच्छा असं आहे का आम्ही प म्हणतो
हो ना म्हणजे काय होत हे आपला जिल्हा वगैरे सोडला किंवा कधी कधी तालुका तरी शब्द चेंज होत हो मराठी भाषा अशी आहे अ तिच्या पाना म्हणजे जसं पाणी वळताना तशी मराठी भाषा कुठे पण वरती
हो ना हो मग आम्ही त्यांना ना पात्रे म्हणतो आणि ते तुम्ही जे आळूचे पानं म्हणता ना आम्ही त्यांना पोथीची पानं म्हणतो
अच्छा हा हा हा हा एक नवीन
नवीन शब्द आहे हा
हो हो नवीन शब्द माहिती पडला अक्षशः हा
हो तर गावाखेड्यांमध्ये जर जाणार ना तुम्ही तर शहरात कसं आपल्याला माहिती पडतं की या पदार्थाला दोन-तीन नाव आहेत तर गावाकडे ना ते हेच म्हणतील दुसरं काय म्हणणार नाही आज पोतीची पानं करायची बर का असं म्हणत हम् हम् तर मग त्यांना कसं करायचं बाजारात आता पावसाळा लागला की भरपूर येतात ते पावसाळच हा भरपूर प्रमाणात येतं मग त्यांना घेऊन यायचं
मला एक विचारायचं होतं तुम्हाला की त्यांना तुम्ही शेतामध्ये लावली जातात का म्हणजे अस सांडपाण्यावरती असं काही आहे का
सांडपाण्याचं पान नाही लावत शेतात त्यांची शेती केली जाते ना
हो हो हो हो आमच्या इकडे आहे काही काही नाही ना शेतीमध्ये असे अर्ध्या एकरांमध्ये काहींनी असे थोड्या थोड्या पट्ट्यांमध्ये लावलेली आहेत
हो आमच्याकडे पण तसच लावता शेतातच लावता बांधाच्या कडेला हो मग ते पाणी शेतीच्या पिकांना पाणी भरलं जातं मग त्याला आपोआप पाणी मिळतं ना
हो हो हो
आमच्याकडे दहा रुपयाला वीस रुपयाला अशी त्याची जुडी असते मग ते एका जुडीमध्ये आठ तर दहा पानं येतात
हा हा हा
ते आणल्यानंतर ना त्यांची देठा वगैरे काढून टाकायची प स्वच्छ धुवायची त्यांना मिठाच्या पाण्यात
मिठ्याच्या पाण्यामध्ये हो.
हो आणि त्यांना आहे ना असं लाटून घ्यायचं पानांना म्हणजे ते जेणेकरून चर् लागत नाही. केल्यानंतर त्याच्यात बेसनच पीठ असत हो. लसण अदरक परत मचिं.. आणि गुळची चटणी केलेली असते आंबट गोड ती पण त्याच्यात मिक्स... करायचे त्या बेसनाच्या पिठामध्ये...
अच्छा त्याच्यामध्ये मिक्स करू हा हा...
परत ओवा आपण टाक... आणि मीठ वगैरे टाकून एकत्र एक जीव झाला का ते सगळं... मिश्रण... मग ते पातळ बेसन सारखं पातळ पिठ सारखं करायचं आणि मग... पानांना लावायच्या मग ते पानाना एकमेकांवर ठेवून लावल्या गेल्यानंतर... गोल राऊंड करायचे त्याचे असे गोल... गोल राऊंड केल्यानंतर ते राऊंड वाफवून घ्यायचे... आणि मी वाफवून घेतो, सकाळी जर वापले ना तर मग दिवस दिवस फ्रीजमध्येध्ये ठेवून देतो त्यांना. वाफलेल्याना हो जेणेकरून ये ना ते जे सारण असत ना... मग ते घट्ट बसत पानांना... फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर हो... ते मग तुम्हाला जशी संध्याकाळी खातो किंवा सकाळीच....
हा हा...
हो मग त तुम्ही कापून तळून.. खाऊ शकता त्यांना....
अच्छा...
आणि तुम्ही एखादे मसाल्याचा रसा असतो बघा. आम्ही इकडे मसाल्याची भाजी म्हणतो हा आता तुम... च्या भागात काय म्हणतात ते सगळा मसाला कांदा लसण... हो कोथंबीर हे सगळं वाट...
काळा मसाला काळा मसाला वेगवेगळा म्हणतात काळा मसाला लाल मसाला हिरवा मसाला....
ह ह आमच्याकडे काळा मसाला नाही म्हणत... मसाल्याची भाजी म्हणतात म्हणजे मग कळून जात की यांनी ही भाजी केलेली असं....
अच्छा हा हा हा...
आपण जर खाल्ले नाही हे पातय खूप छान लागतात... बाजरीची भाकर....
बाजरीची भाकर त्याच्याबरोबर मस्तच आणि छान लागत.... बर का हे याच्यामध्ये एकच नंबर म्हणजे आणि आमच्याकड पण बनवतात. तशा पण वेगळ्या पद्धतीने बनवतात तो अ म्हणजे कसं... अ याच्यामध्ये कसं घालतात ते.... व पान वगैरे कटिंग वगैरे करून घेतात. आणि... काय करतात लाटून वगैरे घेतात. आपण त्याच्यामध्ये काय होत आपलं बेसन पीठ झालं. ज्वारीचा आणि बेसनपीठ एकत्र करतात परत त्याच्यामध्ये...
पीठ आहे ना ते कडक होण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी घालत असतील असं वाटतय.
हो हो ज्वारीचं पीठ घालतात ज्वारीचं आणि बेसन... एकत्र करतात आणि एकत्र करून त्याच्यामध्ये ते पांढरेतीळ... अ ओवा परत लाल तिखट... लाल जे जी अख्खी मिरची असते ना लाल... ती वाटून टाकतात त्याच्यामध्ये जिरे जिरे आणि लाल मिरची.... वाटतात आणि तीळ वगैरे त्याच्यामध्ये घालतात त्या बेसनपीठामध्ये घालतात पूर्ण... आणि त्याचं पूर्ण नाही का ते हे लावून त्याचे रोल वगैरे बनवून घ्यायचे रोल बनवल्याच्या नंतर... त्याला वाफवून आपल्या नाही का कुकरमध्ये वगैरे वाफवून घेतात. वाफवून घेतल्यानंतर त्याला साईडला वगरे ठेवायचे आणि मग त्याच कटिंग वगैरे.... करून त्या तळून घेतात अशा प्रकारात म्हणजे हो... अशा प्रकारात बनवतात वड्या.. पण एकच नंबर ह आणि आळूची वडी काय होती आरोग्यासाठी छान आहे...
अच्छा हो
साठी म्हणजे ज्याला म्हणजे दिसायला कमी वगैरे आहे तर हा विटॅमिन वि विटॅमिन ए आहेत दिसायला कमी आहे किंवा काही पण बरेच त्यांनी आणि आळूची वडी आरोग्यासाठी चांगलीच आहे ती खाली पाहिजे ना आठवड्यातून पंधरा दिवस एक दोनदा खाल्लीच पाहिजे जस कडू कारला आहे कडू कारले कडूण चांगलं असतं तस आळूची वडी पण आरोग्यासाठी चांगली आहे
हा म्हणजे ते अजीवनसत्व असल्यामुळे त्याच्यात आपल्याला डोळ्यांसाठी उपयोगी आहे
हा हा हा
हप
नाही आमच्या इकड पण तू तू एक आमच्या इकड आळू चिवडी खातात बरं का आणि तसच ते याच्या वड्या खाल्ल्या का कधी तुम्ही आमच्या इकडे ना मासवडी म्हणतात अ मासपडी म्हणजे ती बेसन प पीठापासून बनवलेली असते बेसनपीठ
हा
तुम्हाला सांगते हे शेंगदाणे पांढरी कोथंबीर आणि कांदा ह्या चार वस्तू घेतात याचा बारीक कुट करतात शेंगदाण्याचा बारीक कुट करायचा पांढ त कुठे करायचा त्याच्यामध्ये नाही काही लाल तिखट वगैरे घालायचं क लसूून वगैरे जास्त घालायचा आणि त्याच सारण तयार करायचं आणि आपलं बेसन पिटे ना आपलं हटून घ्यायचं चांगलं त बेसंग कसा हटतो
अच्छा हो हो हो
ून घ्यायचं आणि त्याचं काय करायचं आपलं अ पाटावर काय करायचं रुमाल टाकायचा ओला करून आणि त्याच्यावर ते पूर्ण आपण भाकर कशी थापतो तसं पूर्ण थापायचं आणि त्याच्यामध्ये भरायच्या आणि त्या वड्या करायच्या आणि परत आपला लाल मसाला असतो ना काळा मसा मसाला लाल मसाला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले म्हणजे जो गरम मसाला पूर्ण काढायचा गरम मसाला शेंगदाणे अ जास्त कांदा वगैरे लसूण तीळ वगैरे हे घालून पूर्ण सारण वाटून घ्यायचं त्या ती नाही का म्हणजे घट्टा आपण याच्याबरोबर आमटी वगैरे कशी करतो अ पुरमपोळ्या बरोबर अ तशा प्रकारात आमटी करायची आणि त्या मासवाड्या आणि त्याच्याबरोबर ज्वारीच्या ज्वारीच्या भाात अरे बापर इत स्वच्छान ना का बस असं खूप खूप सुंदर अं खूप छान म्हणजे त्या चवच वेगळी त्या रेसिपी हो तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला याला मासवाडी्याला
मासवडे म्हणजे हा एवढा प्रकार नाही करतो तिकडचे जे कोकणातले हा को कोकणातले जर कोणी इकडे राहत असतील आमच्या भागात तर मग आजूबाजू शेजारी असल्या तर माहिती पडतात पण मला आतापर्यंत काही माहिती नव्हत हे मासोळी कोणाला म्हणतात मला असं वाटायच माशांनाच मासळी म्हणतात
हा नाही नाही काही ना असं वाटतं ना मासवडी म्हणाली की माशांच्या अ माशांच्या वाड्या माशांच्या हो हो हा हा गैरसमज होत बर का पण मासवडी हा प्रकार आहे म्हणजे शाकाहारी आहे मांसाहारी नाही
हो मला तोच प्रश्न पडला की मासवळी मासवळी म्ह असेल माश्यांचा एखादा प्रकार
हा हा हा हा हा हा माशांचा प्रकार नाहीे हा म्हणजे अ सगळे सगळे खाऊ शकतात म्हणजे हा म्हणजे व्हेजीटेबल आहे हा आणि याच्या म्धी काहीच नाही नाण कोथमीर घालतात कांदा घालतात जास्त लसुण घालतात आणि पांढरे तीळ शेंगदाण्याचं कुठ हेच सगळं काही असतं त्याच्यामुळे दुसरं काही नाहीच ना माशाचा काही प्रकार पण मासवडी म्हणजे ती कसं असत लांब लांब बनवतात ना पूर्ण मोठी मोठी असते ना म्हणून त्याला हो पण हात आपला हात किती असतो तेवढा हात भरून ती वडी बनवतो अशी मोठी मोठी
हा म्हणजे ती चप्पट असते बरं का चपट असते ना चपट असते का म्हंटलं
हो हो हो हो सपटशी पूर्ण अशा हातावर दाबून घेत पूर्ण आणि ती माशच्या आकारची बनते ना आणि तिला कटिंग करून घेतात म्हणून तिला मास मासवडी असे मानतात
अच्छा नवीनच ऐकायला मिळालं छान वाटलं तुमच्याशी बोलून
हो चालत चालत ठीक आहे ओके